हॅलो
काय करतोस र रूपेश?
काय ते एक गेम खेळायलोय.
गेम खेळालूस एकटा?
का बियार काय सी एस?
ती हेच की मिशनच पुरा करतो. पूर्ण करायलतो ते हे ई-लाईट पास घेतलेला भावानं तेज्या आय डी मध्ये पूर्ण करायलतो इ- लाईट म आज शेवट दिवस हाय ना उद्या?
स्वस्त झालाय का र -इलाईट पास?
काय ते लई स्वस्त होत या वेळी दोनशे काय दीडशे काय हा नवीनच होती.
दोनशे
मी घेतलेय अगोदर होतं हा.
कानु बघायचा.
ते अरे डायरेक्ट कॉल लागालंय की मला वाटलं ऍप वर ऑनलाईन या पाहिजे.
होय मला वाटल ऍप वरनं डायरेक्ट लावता येते.
आम्ही अगोदर करत होतो तेव्हा नव्हता असं. किती टास्क आले टास्क किती आले? टास्क किती आल्यात?
काय झालं? टास्क हेच हाय कॉल अ फ्रेंड. पाच लिव्हालय म्हणजे पाच फ्रेंडला कॉल करायचं तसं काय तर असणार.
पाच झाल्यावर परत पाच येणार असं करत करत तीस कॉल येत्यात. माझ आदीचा माझं आता दहा झालंय नुसतं आणि पाच पूर्ण केलं की असे पाच चारशे रुपये भेटले होते.
फक्त दहा काय?
मग माझं आता दहा झाल्यात तीस हायत अजून वीस उरल्यात.
माहिती हाय काय पोरगी-पोरगींना काम जमतय हे.
तेच की पोरगं जास्त करून पोरीच हायत हेज्याव.
फक्त फोन लावा आणि कायतर म्हणत जावा मराठीमध्ये.
हम्. खेळणार हाय तु उद्या? म थांबा दोन मिनिट आताशी एक चालुकेलय सपावतुय लवकर लवकर.
हा हा पाय आलं का नाय रितेश?
आ? आलय की जेवालय जेवालाय बसलाय.
जय थांब जरा.
हम्म. ह
तेच का बोलावल तर तरी पण सेकंड चालू होतं ह्यात.
सेकंड चालू होते. बारा मिनिटापर्यंत हम्म, ते एवढं साउंट होत. मिनट जेवढं बोलशीला तेवढंच पैसे भेटतात.
हा हा. हम. जेवलाच काय?
जेवलो आबा आताच जरा लाईट नाही आहे. डोक फिरलय झोप लागत. झोप लागणा लवकर, लाईट नाही.
बोलवायला बघ मम्मी.
हा.
जेवायला बोलवायला मम्मी.
अरे मी जेवलो तुम्ही जेवा म्हणा.
मग मटकीच्या भाजी, तूप लावून चपाती, आंबा हाय आज सगळ घेऊन बसल्या. एक क्लास ना रूपेश रूपेश
खेळायला तुमीच बसा. आता चालोय जेवायला
जेवत जेवत फोन चालूच ठेवा ते,
हा चालू आहे की
ह ते बारा मिनट उद्या नाही तर ते, ते हे केलं. बारा मिनट, हा बोल, कट होतोय. बारा मिनिटात आपोप किती एकशे ऐंशी मिनिट टोटल करायचंय. एकशे ऐंशी मिनिट. हा. मग किती मध्ये पण करा मग बारा, केला की, मग एका कॉलमध्ये बारा मिनिट मग दहा कॉलमध्ये एकशे वीस मिनिट होत्यात. मग आणि किती? साठ मग पंधरा कॉलमध्ये बहुतेक होत असेल. पंधरा वीस कॉल करू बरोबर. व्हय म्हणता. असं करू या एक तुमच एक माझं तुमच एक माझ अस करून दोघांचं होते. पंधरा वीस कॉल केलं की, मला वाटत पूर्ण होईल बहुतेक कारण एकशे ऐंशी टोटल करायचंय.
हम्म हम्म,
दहा कॉल म्हणजे अठरा कॉलमध्ये असं बरोबर. खरं एकशे ऐंशीे मिनिट बोलायला पाहिजे असं आहे. एका मिनिट पण बोलला नाही तर, ते काउंटच होणार नाही ते असा आहे.
मग जायचं दोघांना पण बोलायला.
हा तेच की, बाहेरून माझे मित्र काय केलं. मित्र काय केल्यात तसच फोन चालू ठेवून आणि बोलली नाहीत, काही नाहीत म्हणून त्यां पैसे भेटाय नाहीत. एकाला अडीचशे रुपये भेटले तीस कॉलच आणि एकाला शंभर रुपये भेटले. आणि माझ अजून सात पाच पाच ते सहा कॉल झालेना की सात? सात कॉल झाल त, आणि साडे चारशे रुपये भेटले,
कोणाला?
हम्म. अरे एकान एकवीस एकाने एकवीसने ठरलेलं. आता बघा त दहा मिनिटाचे ऐंशी रुपये म्हटला, तर किती होत्यात बघा तुम्ही?
हम्म हम, हम्म हम्म.
असच येतय आठशे, आठशे आणि किती पाच
बापू विचारते मराठीत का बोला लागलं बरोबर पैशे व
कुठे हाय? ठीक बा.
तूज वन वीक ते चालू हायते मारलीत.
एक तर नियम ला आहे, मराठीमध्ये बोला.
ह्म हम्. अरे रे अरे रे रे रे म्हलं परत चालू झालं आता, कॅन्सल आता कसं करू?
चल नी जेवाले.
हम्म ह्म जेवा जेवा की.
तोपर्यंत, अजून एक होतय.
ते नाव आतापर्यंत काय सीन झाली माहिती काय?
हम्म.
हां का? माझ्या कॉलेजमध्ये इंटर्नशिप करायची होती ना व, सांगितलेलं होत मला. काही झाले, पण विचारलं नही सर, आमच सर पण घेत्यात. हं क्लासेस येत, त्यांनी पण इंटरनॅशनल सर्टिफिकेट काढून देत्यात. म्हणलं जर सर्टिफिकेट निघत पाहिजे असेल तर सर्टिफिकेट पण देतात, पैसे तेवढच मिळणार ये ह आणि शिकणार असल, तर शिकून घ्या, मग कोणी विचारलं मला म्हटलं विचारायला मी विचारलो, सगळ्यांना सरांना विचारलो. आणि मग आता टाइमिंग तीन सांगितल्यात, सध्या येतीन वाटतं, मग मला काय जमणार नाही.
त्यांनी ई आय स्पीकर वर करता येत नाही काय?
स्पीकर नाहीये ते, तो व्हिडिओचा आवाज ये. ते जर कमी जास्त काय होत नाही, त्याचा जेवढा आवाज ये तेवढाच ये. असय. असय आता तर जास्त आलंय, मी तर मी मित्रासोबत बोलवत होतो तेव्हा - कमी येतंय, लय म्हणजे लय कमी, ऐकूच यायच नही, काय आवाज यायले, काय बोलाले? का नाही
मग स्पीकरमध्ये करून ठेवलं असल, निवाण. आता घेऊन काल ठेवून बोलायला पाहिजे. आ? एवढं पण पाशी ना खालीच झा किंवा नाही
मला तर लय म्हणजे फास्टर म्हणजे
नाही येत.
स्पीकर काय नाही, मी गेम खेळालोय बहुतेक म्हणून एवढा आवाज यायला मला वाटत. हँलो? कारण, एवढ आवाज येत नाही तुझं. मग काय विषय झाल बघा आता मग. काय करू समजना मला. आता सरांनी म्हणजे, मी सरांना विचारलो त आहे मग करायचं मग सर म्हटले, टाईम मेनेज तुम्हाला तो कधी ते करी या मग आज गेलता बहुतेक मित्र, कॉलेजमध्ये विचारायला सरांना. त्यांनी सांगितलं की, रुपेश नु मला विचारलेलं अजून कोण विचाराय नाही, मग- असं अस विषय झाला, मग तेनं विचारलं मग सर म्हटले- तीन वाजता मी तुमच घेतो, कोणाला जमा म्हणजे कोणा कोणाला पाहिजे तर या. डायरेक्ट सर्टिफिकेट डायरेक्ट सर्टिफिकेट देतो. काही नाही, जस तुम्हाला हव तस नाही, मी का सरा- तू बोलाय मी हा. त्येंनी बोलल्यात आणि मग आता मला फोन केलतीत, त्येनी पोरासनी. अ.. मग सांगितले जात सरांना विचार सांग तीन वाजता- काय जमणार नाही, बारा वाजता घेताय काय? मी काय-
बस मला सांगितलं मी पहिल्यांदा विचारलेलो, ना मग कोरोना वाट त मिळणार आहे. असं वाटत असेल, मी काय जाणार नाही सराकड, मी दुसरीकडे कारण- सगळी सोबत असल की, अभ्यास तर होणार नाही, मस्ती करतील सगळी.
म्हणून जास्त हुशार व्हायचं, नस सगळे मागं लागत्यात.
मी काय आता बघण्याी आता तलाच फोन केले तुी बारे कोरोना काही विार कोणी के अस त्या पाणंे हा काय नाही आहे मी कथे जाणार आहे मी. सूरज आणि अ मित्र तुझ घेणार एकाकडं- तिथं जाणार नाही उद्या जाऊन, घेऊन.
गुडच्या पाय आहे तुझ. आठच्या अगोदर मग जरा फ्रेश काय काय
उद्या की नाही जरा हे करायचंय रे, जायचंय जरा पप्पांसोबत. उद्या नाही, उद्या संध्याकाळी नाही तर परवाच सकाळी यायचं.
संध्याकाळी मग किती क्लासेस मध्ये विचाराय पण जायचंय मला.
होत काय इन्शुरन्स, गोडवूनमध्ये होती काय? ती प्रिया, प्रिया गोडावत मध्ये होती काय?
त गोडाव अकॅडमी म होत्या ना
हम् म असणार म असणार की त्यांचं पण
ह इन्शुरन्स मिला आहे इन्शुरन्स मिळे ओके. ना आता ठीक आहे मी विचार कर म मग.
आ,
सर्याेत मला कत माहिती नव
हाव हाव
ह पण त्यांच्या क आहे ना त्यांच अकॅडमी का काय तर तिथ तिथ शिकयला होते माहिती. आणि.
एक लाख आहे की.
काय लागल जिथ तिसन नुसत रड रड करु लागले.
सोन्यान कामर हे झालं काय वहा म्हण.
तेच निसता हेड का मारलोय निसता पहिल्या गोली ये पहिल्या गोली येड पहिल्या गोली ह.
अकरामीन.
अकरा मिनिट अजून होते गे एक मिनिट.
आप आपण कट होतंय.
आपोआप कटत आहे बारा मिनिटं झालं की बारा मिनिट चांगलं दहा दहा मिनिटं कट होईल. बोलणं आणि कट करणं ते अकरा कॉल करावा लागेल कास पण ना. आणि बारा बारा मिनिट बोललात. तर कधी कधी तसं आता म्हणजे एक मिनिट बोलला नाही न आपण मग. ते ते कट होते तेवढं एक मिनिट क काउंट होणार नाही.
त्या मम्मीला सांग प्रियाच विचाराला.
नाही.
आणि परवा काय करायच. तुम्हाला माहिती आहे काय जरा स्पीड पल्स मध्ये एक पार्चल पाठवायचं आहे.
पाटून पाठवायचंय का आलाय.
पाठवायच आहे.
हम्म हम्म. नाही नाही सरवे आहे
कॅब.
पेपर म्हनुन चालले बँग घालुन बँकेमध्ये चालले भरपूर करते.
कुठं पाठवतय तिथं पीड पोस्ट.